हॅलो हा हा
हा बोला हम्.
काय चालू आहे.
काय नाही कोर्स करण सुरू कल्पना सुरू होत ते म्हटलं.
मि लय वेेळची वाट पाऊन राहिली एकदम कॉलही आला क ना. बलाच क्वालची वाटपून राहिल त एकदाना पुरून आला होता मु तुम्ही आ थांबता मंदराला दना पूरण येऊन राहता.
हा का हा हा मग मला त्यांचाच त कॉल सुरू होता. आता सध्या
हो काय मग
हा पनम तईस ना
हो पुनम
मग त्यांचाच तो कॉल सुरू होता आता माझा मी म्हणु किन तुम्हाला करू काय तर मग तुम्हाला माझा मोबाईल घेऊन राहिला मग याच्या आधी त्या तही बोलल्या माझ्यासोबत अन् आता मी बोलली त्यांच्यासोबत आता आमच्या दोघीचाच सुरू होता ना
ह का तिनं मग आता अजून केला आता मग
हाऊ काय
हा तर मग मी ऐलं थांबता एक फल इंद्राला या म बंद केला त म्हणजे अगोदरच
अन मला आता हे उद्यापर्यंतच पुन राहायचंय वाटते.
उद्यापुर्यंतच आहे का?
हा म्हणजे मी असं ऐकलं बरं एक दोन आता कॉलवर ऐकल. एक दोन जणांच मला कन्फर्म नाही माहिती हा तुमचं झा कितीकडे आहे. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो ऐकून येऊन राहिल का ते हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो. कताने पटनी फिला. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो तई हॅलो. हॅलो. हॅलो. हो. विचारते की आधी सज्जवर